हॅलो.
हा बोला, हो येतोय येतोय बोला.
काय म्हणा आवरल सर्व.
हॅलो, हो का झाल बसले आरामात तुमच आवरल.
हो आम्ही पण आत्ताच आवरून बसलोय.
झालं नाश्ता वगैरे
हो आमचं जेवण लवकर असतंना.
अच्छा.
नाश्ता वगैरे काही बनवत नाही डायरेक्ट मग कामावरलं की जेवणच करून घ्यायचं. सकाळी सर्व लवकर जातात ना टिफिन वगैरे बनवाव लागतो.
हाजे सर्व लोक कामाला जातात.
हम्म. काय म्हणता कस आहे तुमच्याकडे वातावरण.
ते आत्ता दोन दिवस झाला पाऊस पडतोय नाहीतर काहीच नव्हत न ऊन.
अरे वा देवाची कृपा स म्हणाव लागेल तुमच्याकडे आला पाऊस आम्ही तर किती वाट बघतोय.
अजून नाही का तुमच्या इथे.
नाही ना काहीच नाही. गरमच खूप होत वाटत रोज एइल एइल पण येतच नाही.
एइल आमच्या ईते आला दोन दिवस पडतोय आता. मध मधत येतोय मध्ये मध्ये जात, हा बर मग जाम गरम व्हायचा.
तुमच्याकडे आहे का शेती वगैरे.
शेती आमच्या इथे हो इकडे आहेत ना आमच्या इथ. हो आम्ही लोक करत नाही बाकीचे करतात.
हम् हम्, हा म्हणजे जे शेतकरी आहेत. त्याच्यामुळे मग अ आजूबाजूला आहेत त्यांना पेरणी वगैरे करायला मोकळे झाले ते.
हो. आता तेच ना आधी पण लोक कधीपासून वाट बघत होती पावसाची कारण का भरपूरच लेट.. पाऊस आहे ना, त्याला म्हणजे होत पेरणी वगैरे.
तेच ना, आमच्या एक.. तिकडे तर सर्वांचे वावर असे रिकामेच दिसतात सगळ्यांची शेती रिकामी दिस... ते पाऊसच नाही त्याच्यामुळे कोणाच्याच वावरात काही नाही.
पाऊस पडल्यावर कस मस्त वाटत वातावरण. हिरव गार सर्वीकडे.
हम्म, पहिल्या पावसामध्ये भिजयची माजाच वेगळी राहते. आणि मातीचा वास कसला भारी येतो.
भारी वाटतो मातीचा वास आम्ही पण पहिल्या पावसात सर्व भजतो.
हा अस म्हणतात पहिल्या पावसात भिजल की आजारी लवकर पडत नाही म्हणे.
चणजे एक आवड म्हणा पण असते पावसाची. बारकी पोर तर काय त्यांना रोज भिजायला पाठवल तरी ते जात त्यांना काही मज करायलाच भेटतय. पडेल लवकर
तुमचा आवाज कमी जास्त येतोय.
तुमच्या इकडे पण पडेल हो म्हंटल.
हा लवकरच यावा अस वाटतंय.
आता आमच्या इकडे म्हणजे आमच्या इथं नसच पाडायच पण बाजूच्या म्हणजे आमच्या कडे लांब रायगड मध्ये वगैरे पडला इकडे नव्हता पडत. महाड ठिकाणी वगैरे तर आमच्या इकडे आता दोन दिवस झाला पडायला लागला त्या दिवशी रात्रीपासून म्हणजे हाय चालू आहे. मध्ये जाते.
तिकडे तरी बरं आहे रायगड वगैरे साईडला तरी झाडं आहेत म्हणून
हो हो तेच ना
नाही तर मग अे मोठया मोठ्या शहरांमध्ये तर झाडच बघायला नाही मिळत सगळे तोडून टाकले. इमारतीच इमारती
तेच ना आता म्हणजे काय करताय झाडं तोडतायत आणि त्याच जागी म्हणजे असेच बिल्डिंग
इमारत वगैरे बांधता किंवा मग एखाद कंपनी वगैरे होते.
हो तेच ना म्हजे ह्यामुळेच आपल्याला त्रास होणार आहे ना.
हो शहरामध्ये त्यामुळे उष्णता किती जाणवते. गावाकडे तरी गारवा वाटतो.
हो भरपूर लोक आता तेच करताय. झाड तोडून म्हणजे काय ना काहीतरी चालूच आहे बांधकाम हॉस्पिटल आता आमच्या इथे पण एवढी झाडं तोडलीत की म्हणजे आमच्या इथे भरपूर झाड होती आमच्या रोडवर पण आता एवढी दुकानं झाली. ना ती झाडे तोडून काय म्हणजे विचारायलाच नको कोण ना कोणतरी म्हणजे जागा घेऊन काय ना काहीतरी म्हणजे बांधतायेत आणि शॉप दुकान टाकताय.
हो ना पण मग असं वाटतं म्हणजे एवढे मोठे लहानाचे मोठे ते झाडवून आलेले असतात. आणि एवढी मोठी झाडं तोडली की काय
आणि आता झाड कोण लाव हो झाड कोण लावायला पण नाही मागत लावत तर नाही तो आहेत ती पण सोडून टाकतेत
काहीना आवड असते पण मग प्रत्येक जणाने लावलं पाहिजे. एकतरी पण मग तसं कोण करत. नाही हा एक झाड तोडलं की त्याच्या बदलत दुसरं झाड तर लावा तुम्ही
ना तेच ना
पण लोक काय आत्ताच विचार करता भविष्याचा विचार करत. अस होऊन जात. आणि उष्णता ह्या वर्षी त्याच्यामुळे किती जाणवत होती.
आता बघ ना तेच ना आता ऊन वगैरे किती होत आता म्हणजे सावली भेटणं पण मुश्कल लाय पहिले असा होता की म्हणजे प्रत्येक म्हणजे ते झाड होत हा प्रत्येक हा कुठे पण जाऊन थांबल तरी आहे. म्हणजे आता पावसाचा आधार पण आपण थोडाफार झाडाचा घेतोच. पाऊस पडला की थांबतो झाडाखाली आता चान्सच नाहीत कुठेच?
आता जागाच नाही कुठे कि असं थांबायचं आता म्हणजे. भरपूर ठिकाणी लांब गेलो तरी असं म्हणजे झाडं शोधतात लोक काय बाबा. ते झाडे, ते झाडच नाही भेटत. जायला लागतो.
लोकांना असं वाटतं की सगळे शिकलेले पण त्यांना असं महत्त्वच कळत नाही असं झाले.
नाही म्हणजे फूडचा विचारच नाही करत आत्ताचच सगळ्या गोष्टी विचार करतात.
हम्म.
फुडचा पण विचार करायला पाहिजे त्यांनी.
बाकी तुमच्याकडे आहे का लहान मुलं?
हो आहेत ना. आता काय माझ्या बहिणीची मुलं पण आहेत ना. आता तर काही रोज त्यांची मज्जाच होणार आहे पावसात भिजायची ऐकत नाही अजिबात न. पावसात भिजायला बघतात म्हणजे जास्त पण नाही ना भिजायला पाहिजे. आजारी वगैरे पडतील.
हो ना परत सर्दी, खोकला.
म्हणजे ते काय आता काही म्हणजे सांगून पण नाहीई डायरेक्ट आहेत जातय आहेत. गावातली पोरं आली बोलवुन गेली येतात ना आता सुट्टीला वगैरे आलेली ना-
हा हा ह, आमच्या इकडे तर आता भरपूर ठिकाणच्या शाळा चालू झाल्यात. पंधरा तारखेपासूनच म्हणजे पंधरा जून ही तारीखच असते. स्कूलची इकडे हम्म काही ठिकाणी तर खूप लवकर चालू झालं एक तारखेपासूनच. काही ठिकाणी पंधरा तारखे पासून, हम्‌ जसं पॅटर्न असेल त्यांचं म्हणजे काही सीबीएस सी. दिल्ली बोर्डचे असतात काही महाराष्ट्र बोर्डचे असतात. त्यानुसार शाळंच्या तारखा पण वेगवेगळ्या असतात.
एकदा शाळा चालू झाल्यानंतर मुलं पण अडकून जातात काही त्यांना मजा करता येत नाही. सुट्टीमध्ये एवढी धमाल करता नंतर अडकले की अड
हा आता भरपूर उन्हाळ्याच्या टाइमात सुट्टीत मज्जा केली. आमच्या इथे तर म्हणजे अस पोर असं म्हणजे ग ते खेळतात ना गेम भरपूर सगळं. कबड्डी खेळतात, क्रिकेट खेळतात म्हणजे आमच इथे समोर अंगण आहे ना मोठा तिथे सगळे. तेक म्हणजे अर्ध्या गावाची पोरं येतात. कोण नसेल तर मग एकामेकाला बोलवायला जातात घरी काय बाबा चाला ह. पण दिवसभर म्हणजे ऊन नाही त्यांना म्हणजे बारक्यावररना कसं ऊन. नाही काय नाही आपले खेळताय.
हा.
उन्हात पण खेळतात ती लोकं.
आणि कसं त्यांना तेवढंच म्हणजे एकत्र आल्यानंतर माझ्या करायला मीळते.
हा. थोडाफार अभ्यास पण पाहिजे म्हणजे कस एकदाच नंतर त्यांना अचानक सग यायला नको अंगावर. काही काही मुल अभ्यासच नाही करत.
आमच्याकडे तर गावाकडे गेल्यानंतर तर सर्वांच आवडतं हे म्हणजे पाण्यात पोहायला जाणे हाच असायचा ऊन एवढं लागायचं तर दिवसातून तीन, तीन चार, चार वेळेस पोहायला जायचे.
खेलवायचे भरपूर खेळली, खेळली तर मग जायचे.
हं आणि मस्त कैराब. पाडायचं चिंचा, पाडायच हेच आवडीचे खेळ राहयचे.
म आता काय तेच आणि जायच म्हणजे जवल झाड आहेत ना आमच्या इकडे पण. मग जायचे आंब वगैरे आणायची आधी काढून आणायची नारळ वगैरे. आणि मग एकत्र बसून खायची सर्वि जण.
आणि सर्व एकत्र आले किं मजा येते म. वेळ कुठे जातो कळत पण नाही.
दिवस पटकन निघून जातो त्यांच्यासोबत आम्ही पण असं म्हणजे बारीक. ते पण आम्ही पण असं जातो त्यांच्यासोबत कधी, कधी. करावी का म आम्ही मुली पण एकत्र येतो आणि मग जातो. कैरी वगैरे आणतो एकत्र.
आंकल लांब, लांब राहणाऱ्या मैत्रिणी पण काही सुट्टीच्या निमित्तानेच भेटतात. शाळेतला मैत्रिणी तर काय मोठ झाल्या तर भेटत पण नाही काहीची लग्न हो ता, काही दुसरीकडे शिकायला जाता, त्याच्यानेे भेटी गाठी तर आधी कसं शाळेत जायचं असलं तरी एकमेकीनं बोवायला जायचो चल ये आवर. ले क तुज चल शाळेत जायला.
तू नाही तर मी पण नाही घेऊनच जायचो सोबत. बाबा चल.
घरी यांयला सोबत, एकिने सुट्टी मारली की दुसरी पण सुट्टी मारून द्यायची आमच्यात. तर असंच व्हायचं.
जुने दिवसच भारी होते, आत्ताच्या मुलांना तर खूप अभ्यासाचा लोड हे.
हो आता सगळं पोर्षण वगैरे पण चेंज झालंय ना त्यांचं.
हा आता सर्व अवघड, अवघड म्हणजे आठवी नववीच्या मुलांचं. अ पाचवी, सहावीच्या मुलांना लगेच येऊन जातं. अभ्यासक्रम असा सारखा बदलतच असतो.
हो, हो, हो!
तसं आपल्या काळात काय अ गणित या विषयाला जास्त महत्त्व द्यायचे. गणित आलं पाहिजे, पाडे आले पाहिजे.
विज्ञान गण हो पाडे तरी म्हणजे कंपल ते सगळ्यांना यायलाच पाहिजे कारण कां त्याच्यामूळ पुढ पाड्यांवर तर सगळं आहे. प्रत्येक इथे हाय, पाड्यांच चालूच आहे, आता आपल्याला कुठला हिशोब कराय चा असेल तर पाडा ये नाच आपल यांलाच पाहिजे.
ते तेच महत्वाचं आहे सगळे म्हणायचे की पाया भक्कम असला की पुढे काहीच टेन्शन नाही राहत.
हो,
बाकी काय विज्ञान प्रदर्शनच्या निमित्ताने, बाहेर कुठे जायला मिळायचं दुसऱ्या गावाला. हे तर काय, गावातल्या गावातच शाळा असायची आपली. जायला पाय पाई आणि यायला पाय पाई घरी.
हो, ते चला आपलं टायमिंग झालेलं य. छान वाटतं बोलून.